हॅलो, हा बोला की उन्हा सगळं थोडं थोडं केलंय कस तुम्ही कसे तांद त्या पीठाचं करताय का?
आमही साबू तुझं सांडग केलं. परत हे जावं सांडग परत सालपापड तांदूळ भिजत घालून तुम्ही करताय सालपापड
कसं करायचं ते
तेलाकी नाही, तांदूळ तीन चार दिवस भिजत घालायचं आणि वाळवून किणी दळून आणयचा. आणि मग आपण आपल्याला जमल तस जमल तस घरात कनी पापूड खा कोण मीठ घालून की नाही. त्याला असं पाणी उसळत ठेवायच तेला पीट करायचा आणि त्या प्लेट वर घालाय पहिल्यदा तर ती डब घाल
ह
इकडे बघायला म्हणजे निघतंय लगेच एक एक जण डायरेक्ट डब घालतात कणी ते निघत नाही निघायला प्रॉब्लेम होतय
हा हा
खर्चावी लागते आणि शाबू शाबू च सांडग कणी एक एक जण शिजवून करत्यात शिजवलं तर चांगलं लागतंय सोडा नाहीतर कसं करायचं सांगा शाबू भिजत घालायच आणि बटाट शिजवून शिजवून घ्यायच गीर असा आणि ते शाबूत कुस्करायच आणि ते बटाटा
किसून पण घालत्यात ते बटाटू
अ ते शिजवायला शिजवायला ते शिजवून घालायच करायचं असतं कणी त त्यात किसून घालायला लागत हे कच्चच शाबूचं करायचं शाबू भिजत घाल घालायचं पाच सहा तास आणि तर मग त्याच्यात मग बटाटा शिजवून गीर कुस्करायचा करून घालायचा थोडी पापड खार थोडं कलर आपल्याला हवा आहे तसा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याला असं हातात घेऊन आपण याच सांडगं कसं करत्यात कणी हेच तिखट सांडगे तस जरी पाडलं तरी चालतंय आणि नसेल तर मग असं हातात थापट्या थापट्या करून ठेवल्या तरी पण चालतय खरं तळल्यानंतर कणी असं ते प्लेट भरून होतंय मोठं मोठं चवीला, पण चांगलं लागतय.
हा हा करून बघतो की तस, तुम्ही काय केलस. आता उन्हाळ्याचं.
आम्ही जरा. ह्याचे पापड थोडे के थोडे सालपापड केले, आणि परत म्हटलं तर शाबूत सांडगे थोडे केलेत, हं आता आमच्या इड पावसाळा म्हटल्यावरनं शेतातली कामं चालू होत्यात.
होय होय.
हूं! ह तुम्ही केलेलं नाहीसा.
आ! आम्ही केलय थोडं थोडं विक कथ आणलय.
हा हा तर जास्त प्रमाणात घेत सगळे विकतच म्हणत थ्री मास, झिरो पापड. ते जिरा पापड वाळला कनीया. त्याच्या थोडं चाट मसाला घाल.
हा!
कसा. म्हणजे चवी ल लागतय तळलं. किती जाऊरे! जरा हूं जरा टाकायच आणि खाली यायच. चवीला लागतेय.
हा हा मॅगी कशी करायची, चालतय चालतय.
हूं मॅगी कणी कां दा घ्यायचा मॅगी परत ट्यामॅटो मॅगीचा मसाला वट न थोडे घ्यायचा. कांदा एकदम खरपूस भाजाय. त्यात टॅमॅटो पण लागल. घालून भाजायचा नाहीतर. टोमॅटू उशार भाजला तर एक नाही तर जरा अस राखला कणी आंबट लावतोय मग तो त्यात वटाने थोडे भाजायचे आणि पाणी घालून. पहिल वटाण शिजवायचे ते नाही तर वटाण कच राहतात आणि मॅगी शिजते. आणि मग त्यांनी जरा जरा शिजले कणी मग मॅगी मॅगी घालायची मॅगी कशी दोन मिनटात शिजती नाही त्यामुळ आणि मग ती मॅग मॅगी लई घट्ट करायची नाही मॅगी जरा पाणी ते हे करायचं म्हणजे चवी ला तुम्ही त्यात वाटाना घालताय?
पण घालतोय वटाने घालतोय की
हा हा वटाण्याण चव येत्या नाही त्याला
कोथिंबीर होय होय वटाणा कोथिंबीर टाॅमॅटो असले की चव येत्या होय.
चव येत्या थोडी
होय होय
दही लावताय का तुम्ही कधी घरात दही?
दही होय लावतोय की तुम्ही लावतासा?
होय आम्ही पण लावतोय की, दही, ताक आम्ही दही दूध जरा कोमट करून त्यात थोडस दही लावून मग फ्रीजला लावतोय.
ताक कसं मस्त तसा
अ ताक नाही कधीतरी मिक्सरला कोथिंबीर तेन घालून करतोय कधीतरी मसाला
त्यात जीर, काळी मिरी जरा घालायच आणि कोथिंबीर
चवीसाठी का हा हा.
हॅलो
आणी काय मग, हा बोला की हा हा चालू हाय तुम्ही दोडक्याची भाजी कशी करताय? ह दोडक्याची भाजी आम्ही डाळ घालून पण करतोय शेंगदाण्याचा कूट घालून पण करतोय, तुम्ही लसून घालतय का कांदा घाल
कुट घातलो क लसूण घालतोय आणि जरा घालतोय कस जरा दोडका असा शेंगदा जरासा कुट घालून त्यात शेंगदाण्याच कूट लसून आणि कोथमीर जरा असती तर मग तिखट जरा तीखट आणि हे घालायचं हम्म म्हणजे चवील लागते, आणि जर डाळ चवीला लागतील दाळ की मंग लसूण चांगला लागेल का तर तय की तुम्ही करता सा
आंब्याचा आमरस होय.
हा
केत करतोय की आ
ह कसा करता सा
आंबे पूर्ण स्वच्छ धूऊन त्या आधी आंब्याचे सगळं हेे असते ते काढून घेत. ते गाबा ते सगळा आधी आंब स्वच्छ धुवायचं पातेलीत सगळा काढून घ्यायचा पुन्हा ते साखर त्यात आपल्याला दूध पाहिजे तर दूध जरा, वेलची पूड घालून मिक्सर ला बारीक करायच आणि जरा फ्रीज ला लावायच.
हा गार झालं की चवी लागते, त्यात जरा दूध भी घालते बोला
चालतंय होय दूध ते कोण खातय दूध कोण नाही. त्याच्यामुळं
काहीजण खाईत नाही ना, खर आज आंब गोड लागत आंबरस जर आंबट किंवा सग असले, तर कनी ते जरा चवील लागीत नाही आहो.
चव ही लागत नाही होय, म्हणून साखऱ्यात. थोडा घालायचा चवीपुरता. होय! शेवग्याची भाजी तुम्ही कधी करताय, झाडपाला शेवग्याची आमचं साधच आहे, अ आम्ही करतोय आता मेरत निघाल की आमच्याकडे करत्यात.
हा कशी कर
अ ते! शेवग्याची भाजी, अधी स्वच्छ काढून स्वच्छ धुवायची.
हा!
पाणी घालून. त्याला पूर्ण चिरायची, आणि एकदा धुवायचं, आणि पुन्हा ती शिट्टी लावून घ्यायची मग पुन्हा कांदा, जरा टॅमॅटो, असला तर टॅमॅटो भाजून घेऊन त भाजी पिळुन जर चटणी मीठ जर शेंगदाना च कूट घातलं का नाही. जे आरोग्या स ते चांगलं असतय ते.
होय आहे. ऐकून माहिताय मी कधी केलेलं नाही सोडा, खरा ऐकून माहिताय.
हा हा चांगलं त्याने आता आमच्याकड मिर नगाळ निघाल ना पाऊस चालू झालाय. कि आम्ही ये ना, आमच्याकडे करत्यात होय!
ह
हा होय अ! हॅलो! शाकाहारी. काय ते हा करतोय की सोयाबीनचच ना? सोयाबीन च?
हा सोयाबीन नच
हा त्या आधी ना भिजवून घेतोय आम्ही. ते आधी भिजवलं की पुन्हा त्याच्यात, कांदा, टोमॅटो, घालून जरा
फोडणी मसाल नसत कसं पण करतोय, नत नस नको असलं तर तस मसाला घालून मग जरा अ गिरवी जरा आपण खोबऱ्याची तेल जिरं जरा आलं लसून ते घालून मग मसाला करून त्याला फोडणी देतोय
आ हा हा आमी पण तसंच करतयत ति जिरे आल्लवि लसूण त्यात बी जरा तमालपत्र, कांदेची प्युरी घातली कणी चवीला लागतय. कांदा आम्ही सगळ्यात वापरतोय, तुम्ही वापरत नाय?
होय घालतोय की आम्ही पण
हॅलो.
कांदा शिवट पण चव नाही नई.
तुमचा आवाज येत नाई ओ
आवाज येईना काय? ते रेंज ये जा करत्या ओ
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाई काय माजा?